हा बोला की हा येतोय काय चाललंय?
काय नाही आज ऍडमिशनची ड्युटी होती.
किती झाले ऍडमिशन?
भरपूर आलेत आज जरा व्हरायटी होती. फॉर्म व्हेरिफिकेशनलाच खूप प्रॉब्लेम आला खरं.
म्हणजे आपल्याला जे टार्गेट दिलेत ना ते आपल्याला पूर्ण नाही ना केले तर चालतील ना पाच पाच टार्गेट दिलेत प्रत्येकी
ते आपण बर्डन नाही घ्यायचं त्याच्यावर आपण कुठलं ना कुठलं इन्स्टिट्यूटच जबाबदारीने काम करतोय ना मग त्याच बर्डन नाही आपण घ्यायचंय.
आज आपण प्रिन्सिपल सरांना विचारूया का?
काय? सांगित लय मी, ते ते म्हणतात रिवाइज्ड ऑर्डर बघा. तरी तुमची मग बोला म्हणतात.
ते केलंय का त्यांनी काय?
म्हणताात तरी तसं ते.
कधी मिळणार रिवाइज्ड ऑर्डर?
ते काय म्हणले नाहीत खरं तेव्हा तेव्हा ते बघा आणि मग बोला म्हणतात चेंज केलेय म्हणतात ते.
एकोणचाळीस केले का का सदतीस केले?
मे बी बदलणार आहेत असं ऐकलंय!
ते कधी कळणार आपल्या
आज जगदाळे सरांना विचारला पाहिजे नवीन ऑर्डर कारण आजपासून आपला थम आहे. थम आहे आजपासन मॅसेज आलेला आहे उमरांडे सरांचा! की आजपासून थम करायचंय म्हणून. तुम्ही काय केलं म आज, झाल? जावा दीड वाजल्या हाफ डे चा थम करून या!
चला खालीे तवा देते
आम्ही तुम्हाला चला! हाफ डे चा तर थम कर. कालच केलाय मी.
हाफ डे पडला का? आता हे नव्हती ना करायची?
जजश ची आता मारलं सर!
दीड ला थांबतय, तस पण आता जुलै महिन्या पासन
हा होतच झालंत की तुझ्या, ओ सर चाललीया खाली.
म्हणून मी आलो नाही.
आता चालू झालय.
हो जॉबला.
यू आर पाटील.
हा हा हा. त्या परत लावा लाव्या करताता.
चालेल बर प्रतिमाला पण केला मेसेज आणि हेना पण केला. आॅफिस ला करत जा. शिपायांना करत जा, मी चाले मी चाले मी चाले. शिकायचंच ना तर, मला सांगितलं नाही तुम्ही मॅडम. अगं त्या काकांना मी ओवेच झाड आणायला सांगितलं गं. होय, खालच्या ऐका काकांना गं मी ओव्याचं झाड आणायला सांगितलंय. हा. तु, तुला मी म्हणलं कणी की विचारणार. ब्लॉक नंबर. होय, मला फोन आलता सुपरव्हिजन म्हणून ते तस. हा तस पण, आ कुठल्या ब्लॉकला होत. नक्कीच
तर थांब तुला दाखवते ते, नाही. चालू आहे वर्क थांब, तुला दाखवते पटत नसेल तर, ऑल द थांब इथ लिहले. हे आसलं काय तर ना हा, अ सर्व शिक्षकेतर तर कर्मचाऱ्यांना, कळवण्यात येत. पंधरा तारखेपासून थम चालू करायचं आहे. थंब इम्प्रेशन असं लिहिले मराठीत, जरा उघडून वाचत जा सगळं.
अगं प्राची कालच नाही बघितले, मी‌ फक्त रोज बगते.
तर काय सांगायचं म्हणलं, त्यात तुमचाच नुसता फोन. मग विसरू जाते परत‌ बघ, तर होय बाई.
हॅलो.
तेच
हा तेच ना, बाकी काय नाही ओ, तेच जरा मुलाच्या शाळेत जायचं होत आज. हम्म. बघू या की काय काय होते.
स्कूलमध्ये त्यांच्या जात्यात.
आणि विचारते.
तेच ना, जरा टाइमटेबलच वगैरे पण थोडं डिस्कशन करायचंय ना.
हा.
त्यामुळे विचारून येते आज, स्कूलमध्ये कसाय टाईमटेबल. रोज किती पिरियड असणार काय काय असणार आहे शेड्यूल.... त्यांच्या नंतर बघूया काय करायचं...
पहिला वर्षाला...
त्यांनी रोज आठ तासाचे लेक्चर्स दिले आहेत.... आठ तासाचे लेक्चर्स प्रॅक्टिकल्स....
हा...
हो आठ आठ तासात ओझ फार जास्त होत मुलाला.... हम्.... बस....
पाहिजे....
हो हो...
ला नाही पडू शकत तिथला पण मॅथस आहे तिथला पण मॅथ्सच आहे.... सर तुम्ही....
ऍडमिशन प्रोसेस चालू आहे कॉलेजमध्ये.... हो हो तेच ना डिप्लोमा डिग्रीची मुलं येत आहेत....
का तुम्हाला?
हो हो ड्युटी दिलीय... नश वगैरे दिले...
या अस
हो हो त्याच काय झाले?
हॅलो... हा त्याच काय झालं? आ तुम्ही कुठे आहे?
आहे की कॉलेजमध्ये.... कॉलेज मध्ये आहे लेक्चर्स प्रॅक्टिकल्स चालू आहेत.... आजला यायला उशीर झाला ना.....
हा का बरं उशीर झाला....
मुलगा जरा थोडासा जरे आहे मुलाला जरा पोटामध्ये दुखतय थोडासा त्रास होतो पोटाच्या तक्रारी
मग दवाखान्यात गेला होता कि नाही....
हो गेलो होतो... तेच डॉक्टर म्हणाले, जरा बाहेरचं वगैरे काही खायला देऊ नका.... जरा बाहेरच पॅकेजिंग पुढ वगैरे बंद कराच असेल...
बर हो आ बाहेरचं काय देऊ नका मुलांना....
बाहेरचं दिलं तर सगळं बिघडून बसतं पोराना पचत नाही आवडीनं खायला जातात....
तेच न काल जरा त्याला बाहेर मार्केटमध्ये घेऊन गेले होते जरा खेळण्यासाठी.... पॅकेजिंग फूड थोडस दिलं वडापाव खाल्ला त्यान... आजारी पडाल पोटात दुखायला लागले सकाळी उठल्या म्ह... स्कुलला नाही जायचं पोटात फार दुखायला लागलय...
हम्म हम् हम..... दाखवा जरा पोटामध्ये दुखत तर उगच परत त्याला स्कूलला आणि परत.... तर उद्यापासून परीक्षा चालू आहे सुट्टी नको....
एक ना म्हणून तर म्हटलं पहिल्यांदा दवाखान्यात जायचं... आणि मग बाकीच सगळं हम्म....... बाकी तुमचं काय चालूय
का नाही अली कॉलेज मध्ये ड्युट्या चालू आहेत ऍडमिशनच्या मुलांच्या जेवण केलं मागाशी दुपारी बारा एक वाजता ते तुमची वाट बघत बसली होते
अ तेच ना मुलाला घेऊन जरा दवाखान्यात गेले ना त्यामुळे उशीर झाला त्याचे बाबा म्हणाले माझ पण आज जरा बाहेर काम आहे त्याच्यामुळ तूप जा त्याला दवाखानण्यात घेऊन मला वेळ नाहीये
ह
आता बघ्या संध्याकाळी आता शाळा स्कूलला तर्रस नाही जाणार उद्या त्याच्या टीचरांना विचारते काय काय जरा लेट सोडलं तर चालेल का स्कूलमध्ये दवाखान्यात जरा दाखवून उठत का गुपते विचारू त्याच्यात तो पाणी पण खूप कमी प पाणी कमी पिल्यामुळे तस होत पाणी प्याला पाहिजे पाणी कमी पित पाणी प्यायला पाहिजे डॉक्टर पण तेच सांगतात एक बॉटल पूर्ण एक लिटर पाणी जावा तो मला म्हणतो की पाणी पिल्यानंतर मम्मा मला शू येते त्याच्यामुळ पाणी नाही पिवट सारखं सारखं हम्म बघूया काय होते मी जरा जाणार आहे परत आणि त्याला घेऊन पपया तुम्हाला कळवते की काय होते बघू होय फोन करते कॉलेज सुठल्यानंतर तुम्हाला ठेऊ का
हा ठेव चालेल